हां, बोल की.
काय करल्या
नसले बघतू
मथून बसलय
हा कधी आलीस
दुपारी दोन तीन वाज चालेय की
हाा बरं मवशिला
ह हा
हा हा हा एकटीच एकटीच गेल तस
एकटी म्हजे परवा दिवशी या रविवारी हलतात का तनी त्या दिवशी त्यांच्या सोबत गेल तो मा आणि भोरग ला आल्यावर क जाऊ आणि इकडं राह त इकडं राहतय
हम्म
जाऊन आलो दोन दिवस
हा हा हा
मग काल जरा कोर्टात जायचं तर जाऊन आलो मग काय आज चालू आहे परत
हम्म हम्म
तुमच कुणाच्यात काय कार्यक्रम होता
ते दिदी आहेत का नाही त्यांचं डोळा जेवण होतं इथच गल्लीतलं
ह हां मला वाटलं ते परावा म्हणालतीस त्यांच्या इकड
नाही तिकडं गेलो नाही बाई
हम् हम्
कुठलं भोज भोजला म्हणाल्ती ते
हा भोजला
नाही तिकडे गेलो नाही यांच्यातच आखड महिना पाठवला पाळू की बाई इथल्या इथं
पाळीस राहिितले इथल्या इथंच मला वाटलं तिक तिकडे गेल तेस मला तेच वाटलं परवा नाही बघून तिकडे गेल तीस का काय
परवा स्नॅप टाकलेल शनिवारी ते शुक्रवारी जाणार तो खरं शुक्रवारी मन्ह जीव गमायला पाहिजे कि बाई तिथं पाच दिवस मी काय नाही म्हंटलो मग शनिवारी त्यांच वास्त्या फार्म हाऊस बनल्यात ग मग तिथं हे करायचं होतं काय ते हम्म तिथं ओपनिंग होतं तेव्हा वास्तुशांती मग त्यासाठी गेलतो मग तिथलं टाकलेल ते माने सोमवारी काल नाही परवा दिवशी अमावश्या लागलं बघ तेव्हा मग तिकड त्यांच्या आखड महिना पाळलो
हम्म तेच मी म्हणाल तो गेल्यास वाटलं मला वाटलं पुढच्या महिन्यात आहे मयुरी पण आल्या ग मग मम्मीला विचारलो कधी मम्मी म्हणाआले आत्ताच आहे मग दिदी काय आता आली नाही मग पंचमीला येणार आहे
हा हा हा हा
ते ववसा द्यायचं असं - ठीक आहे ते आता तिकडणं तुमच्या तिकडणं. सासरकडणं. सासर, हम्म त्यावेेळेला असतंय ते.
मग हा तुमचं हे झालं नाव्ह
हम्म ह अकड महिना्यात आता अकाड महिन्यात काय दिदी सासासऱ्यांचं तोंड बघायचं नसत मग दिीदी काय तिकडच आहे
हम्म त्यांना चालते जे जे लांब आहे त्यांना चालतेय हा
आता पंचमीला येईल हे पण पंचमीला काय ते सासून घेऊन ठेव म्हणलं सगळं
हा
मग येईल आधी दोन दिवस येणार आहे त्यांनी मग घ्यायला जाण त्यानी तंच्या पद्मावतीला
श्रवनाथ
हम्म तिकडे जानारये श्रावणात
चांगल आहे बाई.
हम् ह्याला पण दीपक मामाला पण तुमच्या तिथलं उगारच स्थळ आलाय की. वेळ आहे का सांगा बाई म्हणून कोणतरीं आहे त्यांचं कडधान्याच होलसेलचं दुकान आहे मोठ्याच्या मोठं.
हा सांगा आलो.
बेंगलोर असतोय ती पोरगी पण बेंगलोरला असत्या, मगं तेनी लय माग माग लागल्यात.
होय.
कि म्हणजे काय हेनीं सांगितलेलं घर जरा हे आहे कि त्यांच म्हणून मगं खर त्यांनी म्हणत्यात असूदे घर कसलं तर. खरं पोरग चांगला आणि पॅकेज चांगला हाय.
हम्म हम हम्म हम् हम्म
चांगल्या त्यामूळ तयार झालेत त्यानी, त्यानी म्हणत्यात लग्न सुद्धा आम्ही करून देतो. तुून सांन
आगं बाई. तो जॉब करतोय गं. कुठ?
बेंगलोरला आहे तो दिपू दी चा भाऊ. मग त्याला आता अठरा लाख अठरा लाखाच पॅकेज झाले.
होय चांगला आहे.
हम्म मगं आता घर पण बांधायला काढणार होतात खर आता पावसाळा आहे त्यामुळे. थांबवल्यात मगं ते पाहुण काय म्हणाल्यात राह दे घराच काय नाही आम्हाला पोराग निरव्यसनी आणि बाकी की सगळं चांगलं पाहिजे एवढंच पाहिजे म्हणाले ते.
मग तिला पण जॉब बेंगलोरचच आहे नव्ह.
होय ती पुरगी पहिला मेसेज केली ती म्हण याला शादी डॉट कॉम वरन. हम्म! कि तू इंटरेस्ट स्टेड आहेस का आणि ह्या नंबरवर कॉल कर म्हणून. त्या पुरगीच भाऊ आणि वहिनी हेच्यासोबत फिरायला जात्यात. हच्यासोबतच असत्यात तिने दीपक मामा सोबत तिन सांगितल. खर तो म्हणतोय तिने मोठी पार्टी आहे बाई आपल्याला झेपायला नको काय.
काय लग्न करून झाल्यावर झालं
हम्! मी म्हंटलं थांबा म्हटलं पूर्वाच पूर्व दादू आहें तिथंच आहे म्हणली. विचारुया म्हणलं काय तुझ्या ओळ हम्म हम्म, सांघावे.
हा हा हा.
प्रियांका सांघावे म्हणून आहे बाई प्रियांका जितेंद्र सांघावे.
मला फोटो असल तर तिझं सेंड. कर त्या पुरगीच हम्म हा. हम्म.
ती काय इथं नसत्या वाढत बेंगलोरलाच असत्या पुरगी पण.
हा हा म्हणजे मला सेंड केलीस तर मी विचारतो. रतो गं तिथं हम्.
तिकडेच बोलणार खंर.
बोलते किती दि एकटी दिदी हाय. ती पण लव्ह मॅरेजेस केल्या दिवाळीत केल्या.
हा तु मनालतिस की.
हा ती ती म्हणजे असं बोलत्या म्हणजे काय. मेसेज तेनं केलं की बोलत असं गं.
तितलीच आहे काय ती.
ह उगारचीच हाय ति.
लग्न कुठं तिथंच करून घेतल्या काय.
नाही कागवाडला केल्या.
हा हा तरी पण तिच्या ओळखीच असणार ती किती किती सालची आहे ती.
ती एकोणीशे नव्या्नवची हाय वाडत.
हं ती काहीतरी सत्यानवची मग शाळेत तेन असं एकत. त्रासल्या तर भेटच म्हणजे ओळखीच्या असनार.
गावात असलं की कळतयच ग लहान गाव आहे कनिय त्यामूळ हितली हाय. हि आहे असं कळत्यात सगळं.
हम्म होय. ओळखीचे असणार कि म्हणजेच बाकी कसं आहे काय पोरगी त्यांचं ते.
ह ह ह हा ह ह ते नाव मी असं. त्यांच्या आई वडलांना एक वेळा असं ओळखत असेन पोरींना लगेच ओळखयचं होत नाही बाई आमच्या मम्मी. त्यांना माहित असतील त्यानि. तर असं लगेच कोण हायेत काय हायेत कळत नाही लगेच बघितल बघितल्याशिवाय.
होय.
पोरगी चांगली असली तर मग काय हे नाही ग.
होय ते पण आहे सोड हाय दिसायला तेन छान आहे नाजूक काय. म्हणजे आपल्यापेक्षा जरासं बारीक हाय गिडडी हाय.
हा त्यो पण बारीकच आहे वाटत हा हम्म.
छान दिसत्या.
हा हा हा हा.
काय माहिति आता कशी आहे काय.
हम्म ते फोटो हे कर सेंड.
हो करतो की ते शुक्रवारी वैभवलक्ष्मीच करणार आहे ग मम्मी.
हा हा हा हा.
म त्या दिवशी ये संध्याकाळी.
संध्याकाळच आहे वय.
हम्म संध्याकाळी हाय मग तुमचं काय आवरून आलासा तरी चालतय सात. साडेसात पर्यंत आला तरी चालतेय.
हा हा ह ह हा हा त्यांना पण असतय होय ते जेवण.
तसं काय मग. त तुला एकटीलाच बोलूय होय म्हणतील की मला बोलवल नाहीत म्हणून.
मला वाटलं मला एकटीलाच बोलवाय् लाय.
हम् तस कस इकी त्यांना पण घेऊन कधी आलाच नाहीसा. त्यानिमित्तानं होतय पण सगळंच होतय.
हम्म.
म्हणून म्हणल. एक घेऊन त्यास त्यास निमा त्या दिवशी.
होय होय. बरं त्यांना सांगतो आणि एकदा असं असं सांगितल्या.
हा सांग काय म्हणतेय प. येत्यात सोड नाही म्हणत नाही.
होय.
तुला आणि इथल्या होय.
सरनच्याांगदा खते
सगळ्यासनी म्हणजे तुला एक त्या खालच्या काकीसनी एक.
हा हा हा.
आणि ती रांगोळीच्या आत्या एक.
हा हा.
त्या मानिक मामी एक चौघी. अजून एक पाच जण आणि कोण ग मम्मी. आणि एक कोणाला तर सांगितल्या.
हा हा हा हा हा
असं मिळून सगळ्यांसनी अजून दोघे कोण सात जण करायच आणि वाढायचं
हा हा हा हा हा
असं करणार आहे
हा हा हा ह
तेच म्हणलं पूर्वाला सांगाव म्हंटलं मम्मीला आता चालतेय पूर्वाला सांगायला
असं लग्न झाल्यावर सां लग्न झाले त्यांना सांगायचं असतं
होय सवासणी पाहिजेत्
हा हा आणि आम्हाला कुठला अजून बाळा नाही
बाळाचा काही संबंध नसते ग लग्न झाल की झाले की
अस होय
हा बाळ झाल्यावर कशाला सांगत्यास् असं काय नसते एकदा लग्न झालं श सिन्दुर् वडलं मंगळसूत्र घातलं झालं सवासणी
हा हा हा हा
का बाळ झालेलेल्यास्नि तेवढंच वाटल् म्हणून बाळ झालेलंच नाही कुठं
हा
सानिका आली नव्हती. सानिका आली ती कि मागच्या वर्षी
होय हा हा हां हा
तिला काय नाही सांगणार सोड या वर्षी तुला सांगायचं म्हटलं
इकडं काय नांदणीला तुम्ही कधी येणार होता सा म्हण झाड लावायला झाड मोठी झालीत्
अगं ती काय सांगितलीच नाही अजून बघूया म्हंटली मग परवा गेलतो त्या वेळेला म्हणलो तिला ती म्हटली जाऊया तुला कधी वेळ आहे सांग मग मी इकड मावशीकडे गेलो नाही दोन दिवस
ह्म्म हम्म ह्म्म ह्म्म
त्यात राहिल म्हणून काय झालच नाही काय् इकडे यायचं
हा हा हा साडी छान आहे ती सगळ्यांना आवडली साडी
छान दिसाल्या साडी
हम्म ब्लाऊज खिस्लय् खर जरा हम्म एका बाजूला मग ती म्हणाली आणून दे मग त्याला पॅच तेंन काय तर करून देतो मंडी
नाही तर मग ब्लाऊज पीस असल दुसरं आणि आगी इकड आलीस की तं काहीतरी कर
कॉन्ट्रास्ट पण चांगल दिसतय म्हणाल्यात ह्याला
होय कॉन्ट्रास्ट त्यावर व्हाईट पण छान दिसल भैर आणि कुठन् जातो त्यावर अ
चिकन मध्ये व्हाईट घ्यायचं ग
हम्म चालतय् की छान वाटतय् थांब परत करतो कॉल.
हा.